हॅलो हॅलो आवाज येतोय का?
हॅलो कानाला लाव ना हा येतो आवाज बोला.
हम्म रेंज हाय का तिकडे. रेंज प्रॉब्लेम आहे का?
हो थोडा आहे येतोय तुमचा आवाज थोडा थोडा.
जेवण वगैरे झालं का तुमचं?
हो जेवण वगैरे झालं ना.
हम्म.
हो जेवण वगैरे झालं ना.
हा ह म्हणजे तुम्ही काय हाऊस वाईफ आहात का काय? जॉब वगैरे करता मी तिकडना गावावरून च बोलते. तुम्ही हाऊस वाईफ आहात का काय जॉब करता?
मी जॉब करते.
हा हा मग कसं तुम्हाला घर जॉबच सगळं मॅनेज होतय का तुम्हाला?
होतं करायचं त्यातल्या त्यात त्यातून ऍडजस्ट मग होतं.
हा हा. कधी गावाकडं असं येता का?
येतोत ना कधीतरी वर्षात ना एकदा.
म तुम्हाला कोणती लाईफस्टाईल आवडते का? नाही गावाकडची लाईफस्टाईल आवडते तुम्हाला का तुम्ही जिथे राहता तिथलीच आवडते?
आता इथलीच आवडते तर इथलीच सवय झाली.
पण वातावरणात पण फरक पडत असेल ना भरपूर म्हणजे तिकडच्या इकडच्या. वातावरतोय का?
हो गावाला जरा बरं वाटत. इकडं जाव धावपळीचं वातावरण आहे धावपळीचं हाय सगळं.
हम.
गावाला शांत वाटतं जरा.
हम्म नाही बरोबर आहे की म्हणजे फरक हा वाटतोच तुम्हाला गावाकडचा आणि इकडचां आपलं वातावरण.
हो वाटतं ना सणसूद आले की गावाकडे बर वाटतं.
म आता जे इथं आम्ही आता गावाकडे कसं उन उन्हाळा आला का? अं काहीतरी उन्हाळी वाळवणाच्या रेसिप्या वगैरे असं करतो असं तसं तिकडच्या. तुमच्या गावाकडे असं बघायला मिळतं का का सगळं असं विकतच आणायला लागतय.
हम् इथं तसं वेळ वेळेच्या अभावी त्याच्यामुळे काही बनवता येतच नाही. आम्ही सगळं विकतच घेतो.
पण हिकडं जसं मिळतं तसं विकत सगळं मिळतं का तिथं?
आता गाव आणि इकडं जरा फरक पडणारच ना शेवटी. ते काय आपल्याला ऊको विकतच घ्याव लागते म्हण मग काही जास्त बोलता येत नाही.
हम्म आणि मोठमोठ्या अपार्टमेंट असल्यामुळे वाळत घालवायचं पण ते पण जरा प्रॉब्लेम होत असणार. म्हणजे सारखं एवढं वर खाली पण कधी करत बसणार आहे.
मेन म्हणजे तर वेळच भेटत नाही.
हम्म नाही बरोबर आहे. घ्या मग जॉबचं आहे ते तुमचं कसं टायमिंग कसं असतें सकाळी गेल्या का संध्याकाळी.
हो सकाळी दहा ते संध्याकाळी आठ आहे.
हा मग स्वयंपाक वगैरे घरी आल्यावर परत करावा लागतो
हो थोड मुलं आहेत ना हेल्प करतात
हा आणि जाताना पण स्वयंपाक वगैरे सगळं बनवूनच मगच जायचं
हो घरचे सगळे चांगले आहेत ना सपोर्ट मिळतो त्याच्यामुंळ करणं होतं
हा हा नाही सपोर्टिव्ह असल्याशिवाय तर काही शक्यच नाही आणि जर स्त्री घरातली कामाला जाणार असेल बाहेर तर घरातले मुख्य सपोर्टला पाहिजेतच तेच मुख्य आहे नाही तर एकटी ती काय काय म्हणून करणारं, मग मुलं तुमची काय काय मदत करतात
मुलंच
हॅलो